हॅलो!
हा बोल
तर तर आजचा आपला विषय आहे शाळा आपण शाळा बद्दल बोलूया मज मला तर शाळाबद्दल बोलायचं असेल तर माझ्याकडे तर खूप गोष्टी आहेत कारण शाळा अशी अशी असते कि आपल्या आयुष्य कस जगायचं ही आपल्याला शाळा शिकवते आ आणि आयुष्यात खूप काही गोष्टी होत असतात पण आपलं जडणगडण ह शाळेमार्फतच होत असते आणि त्यातून आपण खूप काही साऱ्या गोष्टी शिकतो आणि त्या आपल्या भविष्यात का येतात अस मला वात तुला काय वाटतं त्याच्याबद्दल
पाग दिस जसं तू म्हटले तस की शाळा म्हटली म्हणजे आपली पहिली अ छाळाा ही आपली म्हणजे आठवणीतली अशी असते की जो पर्यंत माणूस म्हातारा होतो तोपर्यंत तेी शाळा आपल्या आठवणीतच राहते बरोबर की नाही म्हणजे आपलं म्हणतो ना आपण पहिलं ज्ञानाचं जे मंदिर असतं ते म्हणजे शाळा असते बरोबर आणि शाळेच्या बाबतीत माझा अनुभव म्हण सांगायचा गेलं तर गावाकडची शाळा मी गावात राहिलेली त्याच्यामुळे गावाकडची श गावाकडच्या शाळेतच मी शिकलेली आणि शाळा असं काही नाही की दुसऱ्या गावात वगैरे जायचं गावातच होती शाळा म्हणून मग सकाळी दहा ला जायचं आणि संध्याकाळी पाचला यायचं घरी आणि शाळेत म्हणजे अ मला अ दोन शिक्षिका होती आणि दोन शिक्षक होते तर ते शिक्षक म्हणजे अजून पण माझ्या लक्षात आहे जसं जसं आपण पुढे म्हणतो ना की पुढे गेलं की आपण गुरूंना वगैरे त्यांचं जे ज्ञान असतं ते आपल्याला नेहमी उपयोगात येतं असं तर प्रत्येक पावलावरती त्यांनी जे काय आपल्याला शिकवलं अगदी म्हणजे सुरुवाती पासून क ख ग घ म्हणू दे किंवा एक दोन म्हणू दे तर ते आठवण येते आणि तेच म्हणजे तोच वारसा आपण जो म्हणतो आपल्या मुलांना शिकवत असतो बरोबर कणी तर मी नेहमी म्हणत असते माझ्या माझ्या मुलाला कि हे बघ मला आमचे जे शिक्षक होते मॅडम होत्या बाई होत्या तर त्या असं शिकवायच्या आम्हाला एक दोन त्यांची पद्धत अशी होती तशी होती म्हणजे ते आपल्याला नेहमी असं लक्षात राहत बरोबर की नाही आपण आपल्या पुढच्या पिढीला पण त्यांच ते ज्ञान जे असतं गुरुज्ञान म्हणतो आपण ते द्यायच प्रयत्न करत असतो माझ शाळेच्या बाबतीत अनुभव आहे तुझा काय
मराठी वाचायला येण्या बसून तारदाळी सर म्हणून शिक्षक होते पहिली ते सातवी चौथी आम्हाला वर्ग शिक्षक होते त्यांनी आम्हाला शिष्यवर्तीला बसवलं चांगले मार्क्स पण भेटले आम्हाला एक्स्ट्रा क्लासेस पण त्यांनी घेतले अ पण पहिलीपासून सुरुवात करायला गेलो तर अ थोडं अवघड होतं कठीण काळ होता कारण काही येत तर काही नव्हतंच म्हणजे कारण अ आई शिकवण्यापासून ते एक दोन शिकवण्यापर्यंत त्या शिक्षकाने आम्हाला चांगलं घडवलं कारण मला एक आठवते मला नऊ लिहायला यायच नाही आणि जे उकार असतात ते म्हणजे उकार असतात ना ते काढायला पण येत नव्हते कारण मी कोणताही उकार काढायच तर नऊच काढायचो उकार काढताना सराने एकदा मला एकदा मारलं आणि मला हाताला धरून दाखवल की अस उकार खायच असतो ते्हापासून माझ्या चांगलं लक्षात राहिले कारण अजून पण मला उपकार कुठेतरी काढायला लावला लकी सरांची आठवण ही नक्की येत असते ते त्यामुळे आठवणीतली एक शाळा होती आणि खूप असे मजे शीर क्षण होते ते कबड्डीच्या स्पर्धा असायच्या त्याच्यामध्ये सहभागी घेणं असो किंवा परत वकृत्व स्पर्धा असो किंवा ट्रीप असो अशा खूप साऱ्या अ चांगला शाळेतला गॅदरिंग असतो परत स्वच्छ स्वच्छता मोहीम असतो वार्षिक खेळ असतो सगळ्यामध्ये हिरहिरेने सहभागी होणे हे आमचं एक मस्त जमलेलंच असायचं अ आणि सगळ्यामध्ये भाग घ्यायचो मी पण
अच्छा अच्छा
ह
माझ्या बाबतीत सांगायचं आता मग शाळेचं जर बोलायला गेली तर गावाकडची शाळा नक्कीच कारण त्याच्या मैदान वगैरे खूप मोठं असतं आणि शाळा म्हणजे आपल्याला काही एवढं आधी म्हणजे काय म्हणतात ना त्याला अ बर्डन नव्हतं एवढं काही म्हणजे शाळेचा एवढा लोड नव्हता आपल्याला कि एवढा अभ्यास अस असायला पाहिजे आत्ताच्या मुलांच्या तुलनेने जर बघायला गेलं तर म्हणजे आपण खूप अ नशिबवान होतो त्या मानाने तर हो आणि शाळेचं मैदान म्हणू द्या किंवा शाळेत अ पिटीचा तास पण असायचा बघ त्याच्यात व्यायाम वगैरे शिकवायचे परत खेळा खेळाच त अस जायचं त्याच्यात खेळ म्हणजे मेन कबड्डी आणि खो खो हे दोन खेळ असायचे आपल्या वेळेस तेव्हा काही एवढे नव्हते हा तर ते आत्ता पण म्हणजे आपल्याला आठवणीत आहेत माझ्या तरी आठवणीत आहेत आणि अजून पण वाटत की ते शाळेचे दिवस किती छान होते ते म्हणतात नाही ते गाणं पण आहे वाटतं मला काही आठवत नाही आता ते माझी शाळा म्हणून मराठी गाणं खूप छान आहे
मझ मनापासून आवडते ही माझी
हा हो हो अगदी अगदी तेच ती शाळा आणि माझ्या ननद शाळेत आहेत शिक्षिका आहेत ना मग त्या टाकत असतात त्यांचे व्हिडिओ वगैरे तर ती शाळा पाहून अगदी म्हणजे आपली आठवण जाग जागृत होते आपण म्हणतो ना कि आपण आता शाळेत ता किती छान झालं असत म्हणजे कसं असतं ना शाळेत असलं म्हणजे आपली जबाबदारी काही नसते एकदम आपण बिधास असतो आपलं सगळं करणारे वगैरे असतात मागे
अस हम्म
मग आमच्या इथे बघाय गेलं तर म्हणजे आमचे वर्ग शिक्षक आता सध्या मुक्त बक झालेली आहेत दुसऱ्या गावामध्ये आता आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये्या ह्या वर्षी आलेल्या आहेत म्हणजे आम्ही एवढं इतकं घाबरून इतके वर्ष झाली एक दोन हजार तीन चार बॅच असेल आमची पहिली आता की वर्ष होऊन पण अजून पण त्यांचा दरारा अजून पण भतीि अश मनामध्ये आहे आ तसरा आ मला व्हॉट्सअपला ग्रुपला ज म्हणजे आहेत कनेक्टेड तरी पण सर आहेत ऍड त्यामु विचार करतोय की कुठली स्टेटस ठेवायची नाही बोलत तानपण व्यवस्थित इतकं सरांचं दडपण असायचं वर्ग शिक्षक असल्यामुळे आत्ता ह्या वर्षी सण मुख्याधप झाल्यामुळं आम्हाला पण खूप आनंद झाला. कारण सर आम्ही ज्यावेळेला होतो त्यावेळेला त्यांना पाच ते सात वर्षाचा एक्सपिरियन्स होत. त्यावेळेला नवीनच होते सर खूप छान होतं आणि आता त्याच्यानंतर मग आम्ही पाचवी ते दहावी आम आमच्या गावामध्ये हायस्कूल होत आणि तिथं आम्ही भाग म्हणजे प्रवेश केला. मग हायस्कूल मध्ये वेगळं होतं प्रत्येक तासाचे वेगळे शिक्षक असायचे, मग कोणा सरांचे फेवर्हेट विद्यार्थी असायचे, मग वेगवेगळे खेळ असायचे, पीईचा तास असायचा आम्हाला चार वाजले की पीईच्या तासासाठी आम्ही खूप अ भाग्यायच व्हॉलीबॉल खेळण्यासाठी किंवा खो खो खेळण्यासाठी, अ पळापळीचा डाव असय आमचा कब्डीचा डाव असायचा इत भारी असायचं वातावरण चार कधी चार वाजतात, आम्ही वाटच बघायचो
हो, नक्कीच-नक्कीच मला पण पहिली ते चौथी मॅडम होत्या दोन एक आणि ता मॅडम आणि सुनीिता मॅडम होत्या त्याच्याला अनिता मॅडम माझ्या खूप आवडीच्या होत्या कारण त्या एकदम इतक्या जीव लावून वगैरे शिकवायच्या ना आणि असं काही नाही समज विचारलं की कारण लहानपणी आपल्याला जास्त करून समजतच नाही असं एखादा अ आई शब्द वेगळा काढला की मॅडम स्वतः जवळ येऊन आणि आधी काही बाक वगैरे नसते बसायला शाळेत खालीच बसावं लागायचं. तर मॅडम स्वतः जवळ येऊन बसून माझा हात वगैरे धरून ते शिकवायच्या कि अ कसा काळायच कसा कढायच अस, आणि एक मुख काहीतरी दादा सर म्हणून नाव होतं त्यांच जस नाव होत तस ते डेंजर पण होते म्हणजे इे जोरात ते ओरडायचे ना आणि एकदम घाबरून घाबरायला व्हायचं कारण लहान पण असतं आपलं तर नक्कीच आपण घाबरतो कोणी ओरडलं तर तर त्या सरांचा एवढा दरारा होता ना कि खूपच आणि काही असलं की लगेच म्हणजे वडिलांकडे आईकडे असं ते कंप्लेन करायचे आपली आणि त्याच्यानंतर पाचवी तर दहावी हायस्कूल होती जसं तू म्हटली गावात आमच्या पण गावातच होती हायस्कूल तर त्या हायस्कूलमध्ये होते कदम सर म्हणूनते इंग्लिशचे होते ते ते पण इतके छान होते ना म्हणजे रोज असं त्यांनी स्पेलिंग वगैरे पाठ करायला द्यायची. तर स्पेलिंग वगैरे पाठ करून आणलं की ते ना असं भेट म्हणून चॉक चॉकलेट्स द्यायची त्याच्यामुळे आधी खू वाढायचा अजून म्हणजे नाही का आपण हे अभ्यास केला तर आपल्याला उद्या चॉकलेट भेटू त्या उत्साह आणि आपण म्हणजेच पूर्वतयारी करूनच जायचो.
आम्हाला आर एस पी होती आर ए एस बी मध्ये आ खूप ह भाग घ्यायचा बक्षिस मिळवायची परत जिल्हास्तरीय आम्हाला बक्षीस कस मिळणार पीटीमध्ये हे आमचं जास्त ठरलेलं असायचं आणि आमच्या शाळेला कायम पहिला नंबर यायचा त्यामुळे आम्ही आ रेसिपी मध्ये खूप छान प्र कामगिरी करायच आणि दुसरं म्हणजे आम्हाला आवडायच आहे तो परिपाठ. परिपाठामध्ये काय नाविन्य असेल काय नवीन असेल अ ते आम्ही कायम बघायचो परिपाठ मध्ये, मग आम्ही प्रत्येकाच विचार म्हणजे सुविचार असल तर सुविचाराच पण असं विचाराने विचाराला विचार करायला लावणारा विचार म्हणजे सुविचार असं आम्ही त्याचं असं हे करायचं पर पंचांगाचं कस पंचांगाचे पंचांग तिथी नक्षत्र वार करण योग्यांचे मिलन म्हणजे पंचांग असं प्रत्येकीच मिनिंग घ्यायचं आणि मग ते बोलायचं इतका भारी परिपट करायचो आम्हाला अजून पण ते अस बध कर व असे जे असतात त्याचे मिनिंगफुल आर् आ सांगणार आणि आमचं म्हणजे आमचा ग्रुप होता चांगला छान होता सात आठ मैत्रिणींचा होता परपाठ करायच अस की आमचा बुधवार असायचा मग आम्ही प्रत्येक हच अ पनचं की सगळं हे पाठांतर करून तिथं प्रेझेंटेशन करायचं कोणीही वाचून दाखवायचं नाही फक्त बातम्या फक्त वाचून दाखवत होतो तरी पण नंतर नंतर प्रोग्रेस झाली की बातम्या पण आम्ही अ पाठ करून सांगायला लागल म्हणजे इतका भारी व्हायच परिपाठ त्यामुळे आज हा
आमचं पण तसंच असायचं म्हणजे बातम्या वगैरे सांगायला लावायचे आणि अ मंगळवारी असायचे ना नखत तपासायचे बाहेर ग्राउंडमध्येध्ये घेऊन जायचे आणि नख तपासायला लावायचे की कोणी नख कापले की मंगळवार थरलेला असायचा म्हणजे नखांच
ज्यांनी काढलं नाही त्याला काय शिक्षा करायची ते आधी उठठ बस्याने का घालायला लावायचे
बरोबर म्हणजे सव्वीस जानेवारी असो पंधरा ऑगस्टो पण सेलिब्रेशन खूप छान हायचं आम्हाला की चकट भेटणार याची आम्ही वा
हो नक्कीच नक्कीच आम्हाला पण चॉकलेट्स भेटायची आणि ते काय म्हणतात त्यांना बटाट्याचे हा बेटाट्याची वेपर्सय ते पण घरगुती म्हणजे गावातच होत ते बटाट्याचे वेपर्सवाले म्हणजे हा ते एक हायजीन असतं ना मग त्याच्यामुळे ते चॉकलेट आणि ते वाट एक वाटी बाउलमध्येध्ये द्यायचे ते त्याच्यात हो
आपण शाळेबद्दल बोलेल तेवढं कमीच आहे खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून धन्यवाद
मला पण छान वाटलं तुमच्याशी बोलून. धन्यवाद?
जळा आला शाळेला
हो हो आठवणी ताज्या झाल्या
ओके चालेल बाय
चा हो बार